हा ते माझा
क्लिअर आहे बोला.
तर या वेकेशन मध्ये तुम्ही कुठे फिरायला गेला. तत की नाय.
नाही मी कुठ पण नाही गेलं, बट मी विचार करायचाय कुठ जाऊ मला सजेस्ट करताय काय?
हा ह्या व्हेकेशनला आम्ही सिंदुर्ग ग जिल्ह्यामध्ये ना देवू देवबाग इथे गेलो होतो फिरायला. तर ते ठिकाण वॉटर स्पोर्ट् साठी प्रसिद्ध हाय. आ तिथे तू जाऊ शकतास. आणि देवबाग येथे ना संगम पॉइंट आहे. हा देवबाग येथे संगम पॉइंट आहे अ म्हणजे जिथे कार्ली नदी आणि अरब अरबी समुद्राला त मिळत्या तिथे त्यांचा संगम होतोय. आणि त्याच्यानंतर तारकर्ली बीच आहे. जे वॉटर स्पोर्ट्स साठी प्रसिद्ध आहे.
आणि तिथली स्पेशालिटी काय आह. खाण्यासाठी खाण्या वगैरेसाठी किंवा ज्वेलरी वगैरे
कित तर मालवणी फूडच जास्त प्रसिद्ध आहे म्हणजे कोळंबी प तशिश तेच प्रसिद्ध आहं तिथं हा नॉन व्हेज आणि वेज मध्ये आपल्या इकड मग उकडीचे मोदक
हम्म हम्म हम्म
ते प्रसिद्ध तिथं आणि तारकर्ली बीचमध्ये ना स्कुबा डायविंग बनाना राईड पॅरासेलिंग हे पण प्रसिद्ध आहे तिथं.
अच्छा त्यामध्ये म्हणजे जे तू आता नाव घे ना त्यात आपण काय काय करू शकतोय. नेमकं म्हणजे काय आहे मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करणार आहे. म्हणजे ती कशा प्रकारची राइड आहे. कसं रायडिंग केलं जातं. काय असतं काय सेफ्टी असते त्यांची
सेफ्टी असतेच आ म्हणजे तुला तिथं गेल्यावरच समजेलच कि आता म्हणजे मी सांगण्यापेक्षा तू घे ना एक्सपिरीएन्स घे ना तिथे जाऊन आणि सगळ्यात महत्वाच जे डॉल्फिन सफारी पण आहेत तिथं म्हणजे बोटीतून समुद्रात जाऊन त्या डॉल्फिन माशांना बघण्या बघायला मिळेल ना तिथे जाऊन हम् परत सिंधुदुर्ग किल्ला
सिंधुदूर्ग हम्म हम् तिथं काय फेमस हाय
किल्ला आहे हा बघायला.
ह हा तिथं म्हणजे टुरिस्ट कशासाठी येत्यात? काय तिथं असं? असं काय आहे की जेच्या म्हणजे वॉटर आता प्रत्येक ठिकाणी काय ना काय अस तच जसं की आज
तिच्यामुळं तिथं जास्त गर्दी आहे बघायला.
आता समज आता ते किल्ल्याच्या तिथे गेलो तर नाईटला काहीतर स्पेशल शो असतात वॉट वॉटर शो असतात नाहीतर, अ स्पार्कलिंग शो असतात परत फटाक्यांच ते आतिशबाजी जे म्हणतात बघ त्याचे शो असतात तर ते तिथं अस काय आहे की लोक तिथे जातात असं म्हणते मी तुला अच्छा
तसं काय हॅलो?
हां बोल ना
म्हणजे तिथे गेल्यावरच बघतो.
हां
हां मग त्याच्यानंतर न तिथं चिवला बीच पण हाय म्हणजे आपण कसं आता एवढ्या ठिकाणी गेलो तर तिथं जास्त गर्दी असत्या ना प्रत्येक ठिकाणी टुरिस्ट ते मग तिथं जर आपल्याला निवांत पाहिजे असेल, गर्दीपासून दूर जायचं असेल, शांतता हवी असेल, तर आपल्याला भोगावे आणि चिवला बीचला तिथे जाता येईल देवबाग मध्ये हा गर्दी कमी असतिया म्हणजे जरा
हां आपल्याला आपला टाईम मेंटल पीस भेटण्यासाठी
तिथ हां
हम् अजून कोणती अशी जागा आहे जिथं आपण असं म्हणजे स्वतःला वेळ देऊ शकतो असं तू सांगू शकतेस. आता जसं तू तर, किल्ला सांगितलीस. किंवा कुठलं ते मेहेल सांगी लिस्ट
हम्म
इथ कसं टुरिस्ट प्लेस आहेत लोकं बघण्यासाठी तिथं येतात तर तिथं असं स्पेशल पण काही असेल ना, की ते लोक तिथं खात असतील. किंवा तिथं असं
नाही ते कोकण हम्म कोकण साईड आहे त्याच्यामुळ तिथं कसं अ कोकण कोकणचेच पदार्थ जास्त मिळतील ना तिथं. आपले महाराष्ट्रीयन पदार्थ फक्त जास्त करून तिथे उकडीचे मोदक मिळतात तिथे. हम
आ हा हा
मग तू सांग ना तर, म्हणजे तुला अजून कुठे जायचंय.
मला काय असं म्हणजे मी कधी एवढं फिरलेच नाही मी हे फस्ट टाइमच अस ट्रिप काढणार आहे. म्हणूनच तर मी तुला तुझ्याकडून इन्फॉर्मेशन घेतेय. की हा बाबा म्हणजे मी कुठ कुठं कुठे जाऊ आणि परत त्याचं बजेट काय असेल. ते बजेट फ्रेंडली आहे का नाही? आता किती जण जाणार? त्याच्यावर बेस असते, आता तू किती जणांसोबत गेलेलीस तुला किती खर्च आला. तुझं बजेट काय होतं. ते मला सांग मग त्यानुसार मी माझं बजेट तुला सांगिन ना.
हा, होय. एक एक मिनट काय
हॅलो हा हा बरोबर हो हॅलो हॅलो हॅलो
फोन फेरालतो मी तू मला वाटलं ताईच आहेत दोन वेळा हे झाला हिनी
हॅलो हॅलो वॉइस येते हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो